हे.
हा बोला?
हा, आ अ, आवाज येतो ना?
हा येतोय बोला बोला?
आपन आप्पेला कसं करतोय. दिवशी अ उडदाची डाळ, तांदूळ. पोहे, भिजत घालतो ना?
नाही वा आम्हीं अस नाही करत आप्पे.
म?
आम्ही रवा रव्याचे करतात.
रव्याचे?
हा.
हा मी पण रव्याचीच रेसिपी सांगणार होते. तुम्ही कसं करते रव्याचं?
नाही करत आम्ही असं कधी बघितलं पण नाहीये अस करताना.
तस म्हणजे आदल्या दिवशी भिजत घालायचं, तांदूळ, मी सांग ते ऐका का तांदूळ
हम.
अ उडदाची डाळ, पोहे, आणि कोणती तरी डाळ घातली तर चालतय. वाटायचं मिक्सरला, त्याच्यात सोडा टाकाय रात्री संध्याकाळी करायचे आप्पे त्याज्यात, कोथिंबीर घालून. घालून करायचे, हा,
कांदा नाही घालतात का तुम्ही?
हॅलो.
तुम्ही कस करता, तुम्ही कस करता?
आहो रवा आम्ही घेतात. आणि त्याला पंधरा मिनिटं ताकामध्ये भिजू घालतात.
हा.
हा, म्हणजे पंधरा मिनिटं झाल्यावर त्यामध्ये थोडा कांदा टाकायचं, टोमॅटो टाकायचं, कोथिंबीर टाकायचं, मीठ टाकायचं. सोरा टाकायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं त्यांना.
हा.
हा आणि मग त्यानंतर जिर-मोहरीचे आणि थोडं कडीपत्त्याचा तडका द्यायचा तेलाचा अन त्याचा
हा.
हा, ते झालं ना की आपेच्या भांड्यामध्ये म्हणे आम्ही टाकून आपे बनवून घेतो. सोपी आहे आमची पद्धत. लगेच होते.
हा-हा.
हा.
आम्ही काय केलंतं, आम्ही काय केलतं, युट्यूबला माझ्या मम्मीने अ, रवा ईक वाटी घेतलेली. ती दहा मिनटं भिजत घा भिजत ठेवली, पोहे दीड वाटी घेतल्यालं. ते दहा मिनिट ठेवले, त्याच्यात अ जिरं- मोहरी आणि सोडा टाकला आणि मिक्सरला लावलं, काय आप्पे झालते! करून बघा, खरोखर ट्राय करून बघा. एक नंबर झालतेत आप्पे!
बघेल ना. करून बघाल.
म्हणजे सोपीय पद्धत काय दहा मि एक वाटी आणि पोहे एक वाटी ते मिक्सरला वाटायचं त्याच्यात हे घालायचं अ, सोडा विषय संपला. छान झालेते पाहिल्यादा केलेतं तरी.
हो ना, आमचे पण भारी होतात हो, लगेच पाच-दहा मिनटात तर होतात, ते तयार. हम्म, ढोकळे येतात का ओ तुम्हाला?
आं?
ढोकळे-ढोकळे, खमण ढोकळे?
नाही करत.
नाही.
तुम्ही करता का?
नाही हो, मी पण नाही, आम्ही पण नाही
ढोकळा, हा तो पिवळ्या कलरचा असतात, तो ना आवडतो मला पण कधी केला नाही.
हा, मला पण आवडतो, पण कधी केला नाही आम्ही पण.
विकत मिळतंय, कशाला करायचं घरात मग इडली इडली, आंबोळी
इडली तर करतो आम्ही पण. आ हे, तुम्ही दुसरं जे बोलल, ते नाही ऐकला आम्ही कधी.
डोसा
हा डोसा करतो. आंबोडी नाही कर नाही ओ. ते नाही ऐकलं कधी? आणि बनवलं पण नाही-नाही.
अ, ही जी तांदळाच्या पिठाची करतात, ते?
हम्म, अहो तुमच्याकडे वेगळं म्हणत असतील. त्याला आमच्याकड वेगळं म्हणतात ते. नाव नाही समजणार असं.
तुमच्याकड काय म्हणत्यात?
अस तांदुळाचं काय करतात? काय तांदुळाचं? तांदुळापासून काय बनवतात? डोसा का हो तांदुळाचा?
नाय डोसा-
अंबोल-
अंबोडी. नाही हो ते नाही बघितलं.
हा. हा. आंबोळी पण छान ए.
ते नाही बघितल.
हम्म. ते पण मी सारखी करते.
हां. आम्ही धिंडे पण बनवतो ग. धिंडे बनतात. ते बघितले का तुम्ही धिंडे?
हो.
ते गूळ टाकून खावे खायचे असतात. जिवारी पासून म करायचं असतात ते.
धिंडे म्हणतात त्यांना.
ह ह. मग तुमच्याकडे खास काय आहे तिकड?
हॅलो.
शेती वगैरे आहे का तुमची?
हो आहे ना. आमची शेती ए ना.
हा हा. म शेतीमध्ये काय काय पीकवता तुम्ही?
आम्ही आता- पहिले टरबुज लावलेलं होतं. ते विकलं आणि आता पपई लावलेली आहे. कपाशि- सोयाबीन वगैरे असं लावलेलं आहे.
सोयाबीन, पपई?
हा. पप्पई, कप्पाशी, कॉटन.
कपाशी म्हणजे?
कॉटन ना ओ.
पप आ?
ते आपण देवांना त्या वाती नाही लावत का? ते व्हाईट वाती.
अ कापूस.
हां. कापूस.
काय म्हणलासा तुम्ही त्याला?
कॉटन.
हा हा. वेगळी भाषा असल.
हां.
हा. आमच्याकडं कापूस म्हणतात ना.
हो का?
हो. म तुम्ही जाता काय शेताकडे?
हं. अस कामाला नाही जातं. अस बघायला जातो.
हां हां.
हां. तुमची पण आहे का स्वतःची?
हो स्वताची आहे की शेती आमची. आ आई वडील शेतकरीच आहेत ना माझे.
हाव का? काय लावलेलं आहे मग तुम्ही?
आ आम्ही म अ ज्वारी, मक्का
होय.
अ भुईमुगाच्या शेंगा.
होय.
हा असं लावतो.
का हो तिकडे त, तिकडे हे कोल्हापूरकडे
त भात
भात पण लावतात?
हो. भात, तांदूळ, तांदूळ आमच्याकड भरपूर
हो का?
होय आता भात चालू होईल, आता बारीक बारीक आहे.
हो का? तेच.
कॉल कॉल येत आहे का तुम्हाला? कॉल येत आहे का म्हणलं तुम्हाला?
हॅलो.
कॉल येत आहे का म्हणलं तुम्हाला?
हो कॉल येत आहे.
हा हा हा. कसं इथ वा आवाज येतोय ना घाय घाय म्हणून म्हनलं विचारलं. काय बोललात?
काही नाही वो मम्मी म्हणतेय आब काय म्हणताय म्हणलं मी कट केलेला कॉल
हा हा.
हा तेच.
मग काय विशेष? म तुम्ही कधी जाता का शेती
हो जातो ना.
हा हा.
हा आता पपई आले आता.
हा पपई काढाय.
हा काढायला नाही जाणार वो बघायला जाणार खायला
काढायला नाही जायच होय? हां हां.
हा घरची शेती पण मी कधी गेली नाही वो शेतामध्ये काम करायला.
हां हां.
हां.
हा आम्ही जातो कधी, आता नाही जात जशी दहावी दहावी झाली तस नाही जात आम्ही शेती, नाही तर आधी भांगलाय, ऊस असतो. ऊस भांगलाय जातत
हो का,
ऊस भांगलाय, हो. आमचे वडील नेतात आम्हाला.
हाय, चांगलं आहे. आम्ही पण लावलेला होता मागच्या वर्षी ऊस.
हा,
खंजाळ ऊस, ऊस पण भरपूर प्रमाणात असते.
आय,
हो.
तुमच्याकडे मग असं, काही नाही अजून, तुमच्याकडे असं खाण्यामध्ये काय जास्त प्रसिद्ध आहे कोल्हापूरगड साइड.
अ पांढरा रस्सा, मिसळ
अ,
हो.
काय ओ
पांढरा रसा आणि मिसळ
हो का,
तुम्ही मिसळ माहिती आहे ना तुम्हाला?
हो मिसळ माहिती ना,
हा हा, मग पांढरा रस्ता वगैरे काय खाल्लाय का तुम्ही?
नाही, पांढरा रस्सा नाही खाल्ला कधी.
हा हो. आमची मम्मी करते.
बया मी नाय करत. मी ऐकल नाहीह अजून तुम्ही जे बोलताय ते काही काही शब्द.
हा, अशा कारणामुळं का नाही ऐकायला मिळते. भारी आहे. काम खरोखर चांगला हे. आपण म्हण तय, आपण कधी तीस कॉल करायचा, पण वेगवेगळं भरपूर आपल्याला आता आम्हाला माहित ती नाही तेम कळून झालं. तुम्हाला माहिती आम आमच्या इकडली भाषा किस्तीजनासनी माहिती नाही. मी बोललो का नाही कायच माहिती नाही कुणाला. त्यासनी किती भारी वाटलं सांगितल्या मला पण भारी वा न म्हणजे आम्हाला ऐकून माहितीहा आम्ही शहरात नाही खेड्यात असल्यामुळच सगळं खेड्यातल्या पोरांना कसं सगळं माहिती असतं ऐकून तस शहरी भागात माहिती नसत ना, त्यामुळ त्यासनी कि किती भारी वाटते. हे असंस ते तुमच्याकड शेब्द एक एक वेगळा असतात ना, त्या हासतात ह हासाये
अडाणी बोलतात पण
पण शब्द ऐकून वेगळ वाटतेस ते आपल्या
हा, काही काही काही शब्द वेगळे आहेत न ओ तुमची. चालतं ओ
हो कट करा कट करा!